हा ताई हम्म हम्म हम्म. अ तेच मी विचार करत होते. आता मस्त पावसाळा चालू झालाय कुठेतरी फिरायला जायला. पाहिजे म्हणून म्हटलं तुम्हाला कॉल तरी करून बघूयात.
हो चालेल ना, जाऊया ठरवा तुम्ही तसं. कधी जायचं काय, मग आपण जाऊया.
हा कारण इगतपुरीचे तिकडे भर पूर डैम आहेत ना. तर मग एच दिवशी आपण सगळ्या मैत्रिणी प्लॅनिंग करून जाऊ.
हा मग तसं आपण आपल्या ग्रुपवर ठरवूया. जायचं का तसं तर उलटं छान कुठ तरी जाता येईल आपल्याला असं. अ ग्रुप वर तसं जर कळवलं. तर मग मॅडमशी बोलून आपण सगळेजण फिरायला जाऊया. छान वाटेल ती एकत्र ट्रिप. सगळ्याजणी.
हम्म. आणि त्यानिमित्ताने आपण सगळ्याजणी भेटू शकतो. कारण आपण फक्त फोनवर बोलतोय. किंवा म्हणजे आपलं मेसेज करतोय. पण आपल्या डिरेक्टली कॉन्टैक्ट नाही होते. एक समोर भेटून जेवढं आपण एकमेकींना ओळखतो. किंवा जेवढं छान वाटतं तेवढं. ते एक छान होईल. की आपली ट्रिप पण होईल आणि,
आपलं एकमेकांना भेटणं पण होईल.
हो आणि कसं प्रत्येकाकडं एक एक. गोष्ट शिकण्यासारखी असती. किंवा प्रत्येकाचे विचार वेगवेगळे भेटल्यानं तर स्वभाव कळतो. विचार करता आणि बरं वाट त तस केलं तर हम्.
माणसांना भेटत होते. प्रत्येक व्यक्तीचा आपल्याला एक काहीतरी त्यांच्याकडून काही, काही तरी घेण्याजोगं असतं.
हो काहीचा संस्कृती वेगळ्या परंपरा वेगळ्या. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्यां अशा पण त्या शिकायला भेटतात आपल्याला नव्याने.
तेच तर आता काही काहीचे खाद्य पदार्थ वेगळं अस ध म्हणजे विभागावाईज भागाभागाप्रमाणे तर सगळंच होतं ना. की आपण ठरवू शकतो. बाबा एक एकाने एक एक. प्रकार बनवून आणू आणि एखाद्या नॅचरलस. स्पॉट ला जाऊन आपण ते खाऊ पण आणि ट्रिप एन्जॉय करू. असं पण एक छान होईल. म्हणजे प्रत्य एक म्हणजे. प्रत्येक भागातलं एक डिश आपल्याला भेटेल पण. आणि फिरणं पण होईल. ‌
हो. मेन म्हणजे कसं ट्रेस मोकळा होतो. वेगवेगळे विचार ऐकायला भेटतात नवीन गोष्टी शिकायला भेट तात आणि एंजॉय पण ह.
होतो.
हा.
हे तर असं कसं आहे. आज दररोज किती नाही म्हटलं आपण किती म्हणतो. का हा मी सुखी आहे. पण ऍक्च्युअल मध्ये असं कधीच नसतं.
हा ते तर आहेच. म्हणजे घरात सगळं असत. ह घरात सगळं असतात. हा ते तर आहेच आणि कसं ह. ते पिंजऱ्यातलं सुख किती असलं तरी ते कमीच वाटतं.
हम्म. कमीच कधीतरी बाहेर जाऊन उडाव वाटतंच माणसाला.
हा तेच तर. बाहेर गेला म्हणजे चार लोक भेटतात. आणि आपलं स्वतःच मन फ्रेश होतो. त्याच त्याच गोष्टींमध्ये जीव अडकून जातो.
आपण घरात घरात नेहमीच चांलूच ये. त्यांच्याचबरोबर फिर टोय सगळं तेच मग ते हा सगळं. हा त्यापेक्षा जरा चेंज पण भेटतं ना माणसाला.
हा थोडेसे दोन चेहरेवेगळे पाहायला भेटतात. घरातले चार डोके असले का चार विचार एक. एकत्र आले की सारखे तेच तेच कुटकुट करणं तेच तेच भांडणं तेच तेच वाद.
हो होतंच ना हो. कंटिन्यू सोबत म्हटलं की होतंच.
जीवन वाटत मग.
त्यापेक्षा कमीत कमी आपण. हम्म. आपलं स्वतःच आयुष्य जगल्यासारखं वाटत.
हा ते एक दिवसाचं क ते हा मधून मधून कट झाला होता. काय आता येतोय. हम्म.
हा हा हा हा.
हेच मधूनमधून ते बाहेरला का बरं वाटत जरा असं. थोडं एखादं चेंज वर्षातन एक तरी पाहिजे.
तरी ट्रिप. पाची पाहिजे खरं हो ना.
म्हणजे. आपण फॅमिली बरोबर जातो. पण मंग फॅमिली बरोबर गेलो का तेच बंधन अस तात तेच असतो. एकदम आपण लहान मुलंही होतो. हह
हा तेच तर आणि आपल्याला स्व स्वतःहाला जगल्यासारखं वाटतं. हा पण आजचा दिवस आपल्यासाठी जगलोय. आता आपण वर्षभरच. चार्ट झालंय ना आता वर्षभर पुढे कंटिन्यू राहो.
मग तेव्हा नुसतं फोनवर बोलं तरी ओके वाटत हा. हा तेच तर नाही पण हा जो ग्रुप आहे येच्यु
हॅलो.
हा हा हा.
हा हा ग्रुप काय. हम्म ह्या ग्रुप वर हाय. पण आपण फ
छान आहे आपला हा.
हो खरंच छान आहे. आणि शिकायला भेटतंय आपण थोडंसं हे, पण करतोय. याच्यामार्फत आपलं काम पण करतोय हम्म. पण तरी मी म्हणजे असं. प्रत्यक्ष जेव्हा भेटू ना तेव्हाचा आनंद वेगळा राहील यांच्यापेक्षा.
तेच तर
अम. बघूया आपण काय म्हणतात. आता मॅडमला तसं सजेस्ट करूया आणि सांगूया मग. काढू म्हणाव ट्रिप असं हम. वर्ष वर्षातन अशी एक जरी ट्रिप गेली आपली.
हम्म.
वर्षात एक ट्रीप पाहिजे. नको जास्त पण एक. तरी ट्रीप पाहिजे वर्षात ह नाही नाही.
भरपूर व्याप असत तसं पाहायला गेलं. तर पण थोडस चेंज त्यांना पण.
हा त्यांनाही आपल्यालाही पाहिजे एक ट्रीप तरी. आणि बोलूया आपण याविषयी किंवा आपल्याच मैत्रिणी मैत्रिणींच जर. चांगलं झालं ग्रुप व्यवस्थित. कॉलिंग वरचं हा तरी तरी जाऊ शकतो.
तेच तर.
तर सगळ्यांनी ठेवायच एक दिवस वन डे ट्रीप.
हम्म.
रात्रीपर्यंत घरी आपल्या आपल्या.
हा सकाळी निघालं का, संध्याकाळी तेवढं पण खूप झालं. नियर बाय लोकेशन खूप लांब पण जाण्यापेक्षा. जवळच्या जवळ पण हा ठीक आहे. दोन तासात आपण जातोय दोन तासात येतोय हा. हा तेच.
अ नाशिकमध्ये पण फिरण्यासारखं खूप ये. इथ आल्या आजोबाचे स्पॉट चांगले. आता काम खेवीच जरी म्हटलं आपण. आपल्या ना. ते कामाख्या देवीचं मंदिर झालंय तिथे. तिथे जरी गेलो तरी ती एक ट्रीप चं होईल आपली. असं दर्शनाच्या निम्तानी. हा किंवा ना नांदूर मधनेश्वरचं ते. अ पक्षी अभयअरण्य ते पण छान ये. ते पण छान ये अ. धरण डॅम पण खूप छानाय तो. इंग्रजांच्या आपण अजून एवढ म्हणजे व्यवस्थित ये बुवा असं ते पण बघण्या
हा हा नाही मी ते ऐकलेलं आणि तिथे अजून ही. ते गेलेले नाहीे ये. पण ऐकलेलं होतं की छान आहे म्हणून.
हम्म छान आहेे ते पण. आणि ते पक्षाभयारण्य पण बघितलेले आहे. ते पण खूप छान आहे तिकडं प
हा ते अभयारणला गेलेलो आम्ही, पण हा डॅम ला नाही गेलेलोय.
हा आम्ही गेलो होतो डॅम ला. अ जे कसं माझा भाऊ कामाला ना इरिगेशनला. तो इरिगेशन मध्ये काम आला आहे ना, त्यामुळे मग ते आम्हाला बघायला भेटलं होतं जवळ म्हणजे आम्ही मग डायरेक्ट ते डॅमच्या याच्यावरून चालत गेलो होतो. ते पंखे वगैरे फिरतात पाण्या तिथं, तिथपर्यंत. मग ते भाऊ त्यात होता म्हणून नाही तर मग असं लांबून बघावं लागतं ते धरण ते खूप हे. ना रिस्की आहे ना?
हा आणि आमचं स्कूलमध्ये. ट्रीप झालेली तेव्हा ते, पक्षी अभयारण्यात मिलेला आम्हाला ते साठो बीस. होय तिथं नेलेलं.
हा हा हा ह.
पण हा असं स्पेशली नंतर तर काही तिथे जाणं झालं नाही.
हा निमतानीच होतं जाणं हो असं कोणतस.
किक मारे जवळचं जे असतं तिथं होतं
हा नाशिकत ऑल ऑ कायम फेवरेटच आहे बा फिरण्यासाठी ते. कधी जाहा नाशिक चांगलंच. हा आणि छान आहे, सेफ्टी पण आहे काही वाटत नाही. अप थोडं.
अ आणि आपण तिथं म्हणजे. म्हणजे आमचं तरी कसं झालंय, लहानच मोठ तिथं झालं ना. त्याच्यामुळे तिथलं प्रत्येक गोष्ट असं चांगली बारकाईने माहितीय का, मग काही वाटत नाही कधी पण कि. किती पण वाजता या तरी, एक आपल्याला हे असतं ना.
ह मग आपल्याला गल्ली बोळ्या माहिती आहे त्यामुळ टेन्शन नाही.
हा तेच तर.
हा
तस इकडे तरी आम्हाल नवीन नवीन नाही का. म्हणजे माझ्या मिस्टरांना माहिती होतं, पण मला इतकी जास्त काही माहिती नव्हती.
हा मग माझं तसच होत आता मी कोणद्या ह मेंदी फाडून देवाडीला राहायची ना, त्याच्यामुळे खेडे गावात होत एवढं
हा हा.
फिरणे वगैरे, ट्रिपला गेला वर्षात ना एकदा शाळेची ट्रिप का तिच हा महिना आले फिरल नाही, उशिराने. पण तरी बऱ्यापैकी ठिकाण माहित
हा हा, म्हणजे नॉर्मल नॉर्मल तरी आपण फिरतो. हा हा, नाहीच आहेत. तर गंगा घाटावरती जात असेल किंवा मग. अ ते ह्याला देवीला त्र्यंबकला नॉर्मली असं तरी जात. हा, नाही थोड. थोडस रिफ्रेशमेंट पण होत, हा हा.
हा नॉर्मल आपली ठिकाणं आहे ब नेहमीची. पण ते नेहमीची जरी असली तरी ते नवीन पाहिल्यासारखी वाटतात असं नेहमीच नाही वाटत.
हो हा नाही जेव्हा गेलं तेवढं एक एनर्जेटिक जातो ना. एक नवीन एनर्जी घेऊन तिथं जात असतो.
हा तिकडंन येताना चांगली एनर्जी भेटते. हं मग ते काही ना पण वन डे फि फिरायला छान.
हम्म आणि ते तुम्ही गेलेलात का ओ ते स्वामीनारायण मंदिरला. जे झालं तिथे नवीन हो का. हम् हम् हम् ऍक्च्युली मी बघितलं म्हणजे लांबनं खूप वेळेस तिकडनं गेली.
पण मध्ये जाणच झालं नाही.
गोदा पार्क आम्ही गोदा पार्क ला नाही गेलेलो आता एवढ्या.
अवीन
हा ते पण खूप छान ये.
पण नवीन झालंय ना वर्ष झालं असेल कदाचित माझा भाऊ. ते गेले होते हा हा.
हम्म छान आहे ते पण आम्ही जे अजून गेलो नाही. तिथे तिकिट आहे वाटत काहीतरी.
हा पण एवढ नाही आहे. वाटत काहीतरी करा तुम्ही मला कॉल. नाही करा तुम्ही म्हणजे तुमच ऐक.
ओके ओके ठीक आहे. चालेल ठेवा मग हो हो.
हा.